मी बरी आहे तू. विषय.
मी पण मस्त काय चाललंय तुझ.
काही नाही जेवण वगैरे झाल आता बसलोय हवेशीर.
हा हा हा.
तुझं काय चाललंय.
काय नाही बघू निवांत.
होय का.
हो.
हा हा. काय मग आज कसा फोन केला.
काय नाही निवांत आहे. बर म्हंटलं कराव तुला
हा हा.
हा. बाकी काय चाललंय अगं तू ती एकदा दही तडका बनवलेल ना म त्याची रेसिपी सांग की.
सांगतेस
सांग की मी लिहून घेते.
तू लिहून घेते का? मातावर साहित्य लिहून घे कांदा सगळ्यात पहि तरी दही हॅलो
हा बोल हा बोल.
दही आता तू तुझ्या किती घरात आहेत त्यानुसार घे दही दही चांगलं फेटून बाजूला ठेवायच त्यानंतर दही जेवढ्या घेतले त्या प्रमाणात तर दही जर एक वीसवालं पाकिट घेतलंस तर मग तुला एक आणि अर्धा कांदा बारीक कापावा लागेल एक मिरची हिरवी मिरची किंवा हिरवी मिरची बारीक करून टाकू शकते किंवा अ आपली लाल सुकलेली मिरची असते ना ती टाकू शक तेस.
हा.
म आणि जिरीे, मोहरी, मीठ मसालेमध्ये बघ आता जिरेपूड धनेपूड आणि लाल तिखट उडत आता कसं बनवायचं ते सांगतेय तुला अं कडई तापवली की ताप म तेल टाकायचं तेल एकदम एकदम कडक अ तेल हे झालं ना त्यामध्ये हे टाकायचं जिरे टाकायचे या जिरे चांगले तडतडले कडीपत्ता पण टाकायचा चार पाच पान हॅलो
हा ब
हाे हॅलो तू लिहून घेते का
हो हो लिहून घेते सांग
हा मग ते जिर तड तडलं ना की मगे हे टाकायचं कडीपत्ताची चार पाच पान टाक कदाार आणि कांदा सोनेरी होईपर्यंत चांगला परतवायचा त्यानंतर त्यामध्ये लाल मिरची सुकलेली तू घेतलेस तुुला मग कोणती दोन्ही भेट मी सांगताय बघ आता हिरवी मिरची पण घेऊ शकतेस किंवा लाल सुकलेली मिरची पण घेऊ शकतेस
हा
आता लाल र सुकलेली तर चांगलंच आहे आणि नसेल तर मग लाल हिरवी मिरची असली तरी चांगतच आहे
पर
आता लाल मिरची घेतली तर मग ती अखंड टाकायची त्यामध्ये नाहीतर मग हिरवी घेतली असतीलल तर ती बारीक बारीक कापून मग टाकायची
हा
ते नत चांगलं पररतवायचं त्या आता मसाले बघ मीठ टाकायचं थोडस चवीपुरत
हा
थोडस ला थोडी शट टाकायची चिमड कररत
बर ठीक आहे का हळद का नाही जास्त टाक कायचे
नाही परतला कलर जा पिवळासा येतो ना त्यामुळे आणि ते टेस्ट अशी कळवट कळवट पण लागते जास्त हळ टाकली तर म हळद एकदम थोडस साकायची चिमडी त्यानंतर लाल तिखट टाकायचं लाल तिखट त्यानंतर जिरेपूड धने धनेपूड असे बेसिक तीन मसाले टाकायचे
हा ठीक आहे
ते चांगलं परतवून झालं असं चांगलं परतवायचं ते आणि मेन गोष्ट लक्षात ठेव कि ते मसाले ना करपले नाहीत पाहिजेत
बर
हा मग त्यानंतर आपण जे चांगलं फेटलेलं दही आहे ना ते टाकायचं दही कसं माहत ना दही जास्त असतस्त नाही रा पाहिजे जसं आपण गठठळ्या गठठळ्या म्हणतो ना तसं ते नाही राहिला पाहिजे एकदम चांगलं फटट
बर
हा मग ते त्यात टाकून द्यायचं आणि चमच्याने किंवा मिक्सरनी किंवा आताशने सु हलवून घ्यायच चांगलं जरा हलवतच राहायचं त्याला मग थोडा वेळ चांगलं हाय फ्लेम वरती त्याला उटवायचं एक एक दोनच मिनटं त्यानंतर मग बंद करायचं मग तर ते तू भातसोबत पण खाऊ शकतेस चपाती सुद्धा चपातीवर सुद्धा खाऊ शकतेस माशी बघ अशी जवळपास सात आठची रेसिपी आहे सात आठची पण आहे पाच मिनिटाचीच आहे
हा
लगेच होते ते
होय
हा आणि मग शेवट त्याच्यावरती बारीक कापलेली कोथिंबीर.
बर ठीक आहे.
हा ठीक आहे चालतंय काय मग तुझं बाकी काय चाललंय कॉलेज काय म्हणतय तुझं.
काय नाही बघा ऍडमिशनच बघायला चाललेलं आता. म बघू ना कुठ आता काय तुझी शाळा कशी चालू आहे.
माझी शाळा आजच चालू झाली ना आज तर पहिला दिवस चांगला गेला.
होय मग आता तू काहीतरी म्हणत होती ना तुम्हाला सब्जेक्ट कोणते? कुठले तरी?
अ काय?
काय?
तुला मला आता नवीन फक्त ए आय म्हणून आलाय. बाकी आहे तशेच आहेत आम्हाला.
हा.
ए आय फक्त आम्हाला ते एअर गुरुजी आर्टिफिशियल इंटेलिजन्स लॅब म्हण फक्त त्यांनी आम्हाला हे प्रोव्हाइड केले आमच्या शाळेनं. म त्यांचे टीचर्स येऊन आम्हाला शिकवतात. ए आय, ए आय चे सेशनस होते आतापर्यंत चारच सेशन झालेत आमचे. चार सेशन मध्ये प्रत्येक पोझिशन ला वेगवेगळं हे केलंय म्हणजे कस प्रत्येक सेशन ला वेगवेगळेअ टीचर्स. पहिल्या सेशनला हा पहिल्या सेशनला फक्त मला थ्रीडी मशीन सांगितली कशी अ हे होते. काम कशी करते थ्रीडी मशीन हे सांगितलं. दुसरं दुसऱ्या सेशन मधी आम्हाला अ हे शिकवलं ड्रोन मिनी ड्रोन ड्रोन ते
हा मग तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत का? म्हणजे कुठल्या बाकीच्या सब्जेक्टपेक्षा, विषयांपेक्षा अस नवीन काहीतरी ए आय च आहे ना. अजून काय, काय मग? अजून काय काय शिकवलं त्यात.
अ इलेक्ट्रिसिटी कशी प्रोव्हाईड हे होते ते शिकवलं. मग आम्हाला प्रॅक्टिकल करायला दिलेलं त्याचं.
होय.
हा त्यानंतर चौथ्या सेशनला आम्हाला व्ही आर दाखवला. वी आर यूज करायला दिले ला आम्हाला. हम्.
बर बाकी मग सुट्टीत काय काय केलस?
सुट्टी त काय नाही बघ घरीच होतो. पप्पा बोलले की उन्हाचं कुठे फिरायचं नाही उन्हाच तापमान खूप जास्त होत ना.
हा बरोबर अगं ते चक्कर वगैरे येत होत्या उन्हान. बरोबर. बाकी काय मग बाकीच काय चाललंय? त मम्मी वगैरे घरातले कसे आहेत?
तर उद्यापासून शाळा, उद्या नाही जाणार आहे मी शाळेला उद्या सुट्टी.
का का नाही जाणार? होमवर्क केला नाही का?
नाही उद्या पण कोनच येणार नाहीत आणि आता पहिल्या, पहिल्या स्टार्टिंगला कोण च शिकवत नाही.
होय का?
त्यांच्या सकाळपासून एकाच टीचर असतात ह त्याच टीचर डिरेक्ट रिसेसला जातात आणि म रिसेस नंतर एकच कुठल्या तरी टीचर येतात मग त्या बस्त्यात. कोणच काही शिकवत नाही आणि कोणच काही घेत नाही.
होय अगं मला, मला म्हणले तेच की दही तडका बनवूया. मा म्हटल्या तुला विचारावा नाही तर परत तू शाळेला. जाशील मग म्हणला तर परत कधी विचारू मग म्हंटले आताच कॉल करून विचारते
हा हा म म आता करून कस वाटतय. तशी तरी सोपीच रेसिपी आहे. आज सात आठ मिनिटातच होईल. चालतंय. सांग मग मला होता उद्या फोन करून.
हो हो सांगते हा बाकीच लोक आहेत. चालले.
काय नाही.
बर बर चालतंय. चल मग चला. झोप जा. झोप ठेवू का बाय बाय.
हा.